हा
आवाज येत आहे का माझा
हो येतोय
हं हं काय करतेस
काही नाही बसले
हं हं आणि अभ्यास वगैरा
अभ्यास वगैरे चालू आहे कि
हं हं बाकी काही कॉलेजच ऍडमिशन केलस का
नाही अजून ऍडमिशन व्हायचंय चाल
हं हं कोणत्याही इयरला आहेस
सेकंड इयर ला गेले जास्त
हं हं घरी कोण कोण असते तुझ्या
मी मम्मी दादा पप्पा
दादाचं पण एज्युकेशन सुरू असेल ना
हो आता डिग्री झाली.
हं तू कोणते मग डिग्री करते हे
बी एस सी
स्पेसलायझेशन
हं
कोणत्या सब्जेक्ट मध्ये करणार आहेस?
मी फिजिक्स
हं हं बाकी मम्मी वगैरा काय करते?
मम्मी काय नाही.
हं तुमचा जॉब आहे का? म्हणजे मम्मी हाऊस वाईफ आहे की जॉब करते?
हाऊस वाईफ आहे मम्मी
हं हं आणि
पप्पांचा बिजनेस आहे.
हं हं कोणता बिझनेस आहे?
अ हारांचा
हा ह मग आता सोमवारी बेंदूर आलय ना वट पौर्णिमा त्यामुळे तुम्हाला डिमांड सलजाज
हो भरपूर
मग ते हार तुम्ही घरीच बनवता की देता असे कोणाला बनवायला
पण बनवतो
हम्म तुला येतात का बनवता?
हो येतात ना.
आणि एक एकदा तुम्हाला चढ उतार पण येत असतील ना तुमच्या बिझनेसमध्ये.
हो भरपूर.
मग त्या हॅडल कश करत असल ना तुम्ही?
हो मॅनेज करावं लागत.
त्याशिवाय बिझनेस कसला ना ज्यात चढउतार नाही तो.
हो..
पण तू खूप हुशार आहेस तुला बिझनेस पण सांभाळतेस प्लस एज्युकेशन पण करतेस. म्हणताल.
हो.
तुला कोण शिकवलं बनवाला?
मी बघूनच शिकले घरच्यांचं.
ओके मग तुम्ही पर ते हाराला वगैरे जी फुले मिळतात ती तुम्ही अ बाहेर गावातून खरेदी करतात का इथूनच खरेदी करता?
ते पप्पा वगैरे आणायला जातात.
होम् अच्छा. बाकी आणखी काही.
काय नाही निवांत हाय सध्यातरी.
हम्म. दुसऱ्याने तुझी काय आवड आहे का एज्युकेशन सोडून दुसरे काही ड्रीम्स?
एम पी एस.
काय झाला?
एम पीएस स
हो त्याची तरी खूप तयारी करावी लागत असेल.
हो.
करतेस का म?
हो.
त्यासाठी काही स्पेशल तयारी सा दुसरं एज्युकेशन वगैरे घेतेस का नाही?
ते क्लास लावलेले मध ते कंप्लिट झाले न आता.
हा हम. तुम्ही राहिला कुठे हाय तरी
आ्ही बोनेवा मध्ये.
हम्म हम् हम्म. मग घरी तस बिझनेस ते भोनेमाळमध्येध्ये वगैरे असं होत असेल का तुमचा? रिकामाऑडिओ
हो होतोय थोडा फार.
हम्म हम् तुझा थोडा आवाज अडकतोय. रिकामा ऑडिओ
हॅलो.
हा. जेवण वगैरे झालं की नाही?
नाही ना जो एवढे लवकर नाही जेवत आम्ही.
लवकर.
हा आम्ही दहा नंतर जेवतो दहा साडे दहा.
खूप उशीर होतो ओ तो. ऍक्च्युअली म्हणजे आपल्या सनातन धर्मामध्ये असं म्हणजे म्हंटलं संध्याकाळी सहा वाजता वैगरा जेवण कराय म्हणजे व्यवथित डायजेस्ट होत
हा अ पण आमच्या घरी लवकर येत नाहीत ना सगळे एकत्रच जेवतो आम्ही
हा पण ती पण आयड्या बाहेर आहे ना म्हणजे त्यामुळे कुटुंब पण एकत्र येत जेवताना सगळे एकत्र असतो त्यामुळे एकमेकांशी सगळा दिवसभराचा संवाद साधता येते ना
हो
पण कस शरीराला आपल्याला डायजेस्ट व्हायला थोड वे लागतो त्यामुळे काय डायजेशन शक्ती वगैरे आपली वीक होत नाही का
हा ते पण आहे
मग थोडं ज डेली लवकर जेवायचं म्हणजे आपली पचनक्रिया वगैरे पण चांगली जेवण पण आपल्याला फस्त आणि सध्या तर सगळेजण फास्ट फूड वरच
हा सध्या तरी ट्रेंड तोच आहे
तुम्ही पण देता का फास्ट फूड बरो जर
नाही जास्त नाही कधी तर
हम्म ह नाहीतर आता न्यूज मध्ये पण ऐकायला भरपूर मिळते की फास्ट फूड खल्ल्यामुळे फूड पॉइझनिंग होऊन एकचा मृत्यू काही जण हॉस्पिटलमध्येध् म्हण म्ह
हो
त्यामुळे खर तर आता लोकांच म्हणजे ट्रेंडच झालेय जास्त वेगवेगळ्या प्रकारचे फास्ट फूड निघल्यामुळे खातातच बाहेरच
हा ते तेवढ फास्ट फूडच खात
घरगुती जेवणकडे दुर्लक्ष व्हाले मग आता सोमवारी बेंदूर कर्नाटक बेंदूर असत मग तुमच्या घरी कर्नाटक बेंदूर बनवतात की महाराष्ट्रीयन
कर्नाटके
हम्म हम्म त्या दिवशी तुमच्यात काय बनवतं
पोळ्या असतात पोळ्या
हम्मम ते एक सणानिमित्त तरी म्हणजे जे आपली जुनी परंपरा आहे ते जेवण बनवतात
हो
त्यानमित्तानं जर आपल्या खातो करतो जर सण नसते तर कोण बनवलं पण नसतं आणि खाल्लं पण नसत
हा ना तेच
आणि ते तुमच्या ते चकली वगैरे बनवतात का ते बैलांच्या अं शीगात नि घालतात वगैरे
नाही तसलं काय नसत
हा मग हे पण एक लुप्त होत चाललेलं आहे ना ते म्हणजे पहिला असं असायचं की ते अ डाळ गुळ वगैरे घालून त्याची एक छोटी चकली म्हणजे एक रिंग टाईप बनवायचे आणि ते शिंगांमध्ये घालायचे बैलांच्या
हा ते म्हणजे एक तस आहे ना पण एका घरात ते दोन करायचे नसतात ना ते शिंगना काहीतरी हा मग ते आमच्या आजी करते ऑलरेडी
हा हा
काम आम्ही करत नाही फक्त बसवतो. आणि जेवण वगैरे पुरणपोळीच करतो.
अच्छा. ते कस आमच्या इ ते पण नाही बनवतसे अ माझ्या आजोळी मम्मीच्या घरी बनवतात तसे. इथ आपल्या इकडे जास्त कोण बनवतच नाही?
हा.
असे थोडीफार संस्कृती लुप्तच होत चालल्या काही
आणि आता तरी का सध्या ट्रेंडच आहे काय पण करायचच.
होय. आता ते नवीन निघलं होतं ना अधिक महिन्यात सगळा ट्रेंडच झालेला सगळ रील एका रीललमुळे सगळे जे ते विडिओ व्हायरल, स्टेटस
हा अधिक मास.
हम्म. अधिक वान जावायला द्यायचे लेकिन आईची ओटी भराय यायची. म्हणजे सध्या ट्रेंडच झालं एकाने केलं की सगळ्यांनी करायलाच हवं असं.
हो.
म्हणजे लोकांच्या संस्कृतीकडे असं जास्त लक्षण नाही, पण ट्रेंडिंग रील्स कडे जास्त लक्ष केंद्रित व्यायल पण त्या मागचं जे उद्देश वगैरे तो त्यांना माहिती नसतो, पण ट्रेंडिंगमुळे करतच जातात.
हा तेच ना गरीब म्हणजे गरीब लोक सुद्धा पैसे म्हणजे काय पण करून त्या ट्रेंड फॉलो कराय ला
हम्म हम्म. पण म्हणजे मुलींनी पण विचार करायला हवा ना? की आपल्या आई वडिलांवर काय होत असेल इम्पॅक्ट त्याचा त्यांनी कुठून पैसे आणत असतील. आपल्या हा ट्रेंड जपण्यासाठी अलीकडे मुले पण काय वि विचारच करत नाही. मग तुमच्यात काही असं झालं का अधिकवान वगैरा
नाही नाही.
हम्म. ते खरं पहिलं असं बघायला गेलं तरी असं जास्त काही नव्हतच म माझ्या बघण्यात तरी ह्या वर्षी जरा जास्त प्रमाणात झालय.
हा. ते रील्स मुळं ना ट्रेंडिंग चालू होतं त्यामुळं.
मुळात मोबाईल मुळे. आता जे ते प्रत्येकाच्या ह फोन आहे जे ते सगळं नुसत रील्स बघतो.
हो सकाळी उठल्यापासून संध्याकाळ पर्यंत.
सगळ्यांना फोनची गरज आहे एक दिवस रिचार्ज नसला ना
हा ते तर आहेच.
पण फोनचे बेनिफिट्स पण जास्त आहेत. पण प्रत्येकाच्या हातात आहे कोणत्याचा चांगला वापर करतय, कोण वाईट वापर करतय.
हम्म.
कस असतं ना पण आपल्या हातात आहे आपण काही घे
हा हा.
बाकी आता खूप उशीर झालाय ना चालेल. उद्या बोललो ठेवते.
हा बाय.